हॅलो. हॅलो. हॅलो आवाज येत नाही आहे गं तुझा. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो. हॅलो. हॅलो.
हा आत्ता याय लागला आवाजं.
आला.
होय होय आला आला.
हा काय करायल्यासं हम्. हॅलो.
हॅलो.
यालायं का आवाज?
हॅलो.
हॅलो आवाज यालायं
हा हा याय लागला आता.
हा बोलं.
म्हटलं नेटवर्क इश्यू आहे का काय तिकडं.
इकडे नाहीये मला आवाज येतोय तुझा तुला आहे ना का माझा.
मगाशी येत नव्हता आता याय लागलाय.
हा.
हा जेवण झालं.
हा करायं लागले आता.
कराय लागेल व्हय हा हा तू बनवाय लागलायं का -
मीच बनवालायं.
तूच बनवल्या काय बनवलं मग आज.
ती बासुंदी.
अरे वा! बासुंदी घरी बनवल्या.
नाही बासुंदी विकत आणल्या.
मला वाटलं बासुंदी घरी बनवली का कायं. आमच्यात पण आज बासुंदीचा भेत होता. हा हा. पण आम्ही बघा नाही नाही मी काल वाडीवरून आणले बासुंदी.
मगं तू काय जेवण करायलासं.
मी काय नाही भात वरण केलं होतं आज काय लाईटच खायचं होतं सगळ्यांना. मग आता कॉर्न भेळ एवढी करणार आहे.
काॅर्न भेळ कशी करतातं.
काही नाही आपलं हेच. कनिस थोडं सोलून उकडून घ्यायचं. त्याच्यात काय कांदा टोमॅटो चिरून आपलं बारीक टाकायचं. तिखट टाकायचं चाट मसाला टाकायचा आपल्याला काय पाहिजे तरं. शेव वगैरे टाकायचं आणि मिक्स करून खायच मस्तं लागतयं.
छान लागत्या कायं.
हो म्हणजे तस तर असं पण करता येते की डायरेक्ट - न उखडता आपलं त्याच्यावर कढईत डायरेक्ट तेल किंवा बटर टाकायचं त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकून मग ते कॉर्नस टाकायचे आणि ब भाजून पण घेताेत पण उकडून केल्यानंतर किती जास्त छान लागते
होय काय
शिट्टठी काढायला किती वेळ लागतो म्हटला तज उकडूनच करावं
होय लई ना् नवीन काय का रेसिपी करतेस वाटतं तू
नाही आज जस ते आणलेलं होत मग ते उगच नुसत कनीस खायला पण नको होतं कुणाला मग तेवढं दोन कणीस संपवायचे कसे म्हणलं मग त्यापेक्षा असं काहीतरी करूया म्हणजे सगळ्यांनाच आवडते पण आणि जाते पण
मग यावेेळीस सुट्टीला कुठे गेलतेस काही नाही
आता इथल्या यथच कुठ तररी फिरायचं काल तेवढं वाढल जाऊन आले आणि काय मधी एकदा म्हणजे सुट्टीला असं नाही पण कॉलेजचीच ट्र्रीप गेली होती पुण्याला तेवढंच बाकी कुठ काय झाला मिळालं विजिटला आपलं पुण्यालाच कि आहे ते कुठलं तरी धरण आहे मोठत तिथं म्हणजे खूप छान आहे ते तिकडं गेलतो आम्ही तेवढंच तर धरणापशी डॅम अशी जरा असं अ एन्जॉय वगैरे केलं बोटिंग केली आणि आलो तू गेलीस का नाही कुट सुट्टीला
मी नाही गेलो आमच्यात सगळे पाहुणे लोक आलते
पाहुणे चालते ग इकडं तुमचे सगळे म्हणजे मामा वगैरे इथच राहतात वाटत ना
होय आम्ही पिक्चर बघायला गेलतो
कुठला
देवूळ बंद टू
हा मी देऊळ बंद तर टू घरी बघितला मी पण आता परवा म्हणजे मध सुटलं पेपर झाला झाल्या दुसऱ्या दिवशी फ्रेंड्स मिळून सगळ्या आम्ही तुंबाडची मंजुळा बघायला गेलतो आणि परवा दिवशी दादा माझ्या मीथे गव्हर्न्स म्हणून नवीन पिक्चर आला तो बघयला गेलो सुट्टी सगळी पूर्ण पिक्चर बघून काढले मी
होय तुंबाडशी मंजुळा हॉरर पिक्चर आहे का
हॉरर नाहीये तो पूर्ण असा पण छान आहे म्हणजे फनी आहे पूर्ण ते आपल्या त्याच्यात भूत नाही चाय कुठच नाही आहे भुत तेजात
हा
मस्त आहे तो पिक्चर पण बघण्यासारखा म्हणजे इंटरवल पर्यंत पूर्ण हसायचच आहे पण आफ्टर इंटरवल थोडंसं इमोशनल
हा म्हणजे सो वगैरे सांगित का
स्टोरी वगैरे असं का नाही फक्त ते एक परग असं नाटक करत असत म्हणजे भ हंगा झाले असो ते बदला घेण्यासाठी वगैरे ते त्याच सगळं दाखवलं मग ते असं होते की ते गावातल्या लोकांना असं वाटते हच्या तो मंजुली का म्हणतोय त्याला विचारते कोण आहेस तो तो चेष्टात म्हणतोय मंजुली का बाहेर आच्या बाईला ऐकू येत मंजुळा मग ते त्याच्यावर हा मग ते तुंबाड ते त्यांच्या गावाच्या शेजारचं गाव असते तुंबाडमधून मग त्या गावात एक म्हणजे सईता अंबणकरची आई आहे ना तिचं नाव मंजुळा दाकवती मेलेली असत्या मग ते म्हणतात की अ तो तो गुरुजी बोलतात ना तू म्हणत की तुंबाड मध्ये कुठ मंजुळा असेल ना तिला जाऊन घेऊन या मग मंजुळा तर नसत्या मग त्याच्या आईला त्यात मग ते इंटरवल नंतर ते सगळं दाखवले की ते ति काका वगैरे, का गेल्यावर कस त्रास देत असतोय काय काय काय काय मग ते जरा लव्ह स्टोरी वगैरे दाखवला थोडी
हो आणि
गव्हर्नन्स काय आहे तेच एकदा आपली म्हणजे तो सत्य घटना इडियामध्ये झा होत ना बँक झाली होती म्हणजे अस झा की ल म्हणजे लई प्रमाणात महागाई वाढलेली पेट्रोल नव्हतं लोकांना खायला मगं ते जे मुख्य जे अधिकारी होते आरबीआय मधले त्यांनी कस सोल्युशन काढलं गव्हर्नमेंट ची रिलेटेड बँक करप्ट झाल्यावर कसं काय काय म्हणजे मला तरी वाट त्यांनी हा मुवी आता ह्याच्यासाठी काढला असेल की आता युद्धामुळे महागाई वाढली ना मध्ये खूपच तर हा मग तर मगं अशा काळात असे निर्णय घेणे योग्य आहे किंवा असे निर्णय घेतले पाहिजेत यासाठी वगैरे काढला असेल असं मला मला तरी वाटत तो मूवी पण छान होता तो मूवी
काय नाही मी बनताय बघ काय आ
हम्म.
स्वयंपाक केला जरा आता फिरत होते व म्हणला आता जायचं खाली नंतरच जेवायचं
जेवण फि झालेस
जेवण तयार झालं नुसता आता नंतर दादा आला कि बाहेर गेलाय ना थोडा आला कि मग जेवायला बसणार मग मग झोपायच
कायज वरण भात आणि कॉर्नभेळ वरणभाता आणि कॉर भेळ
हाता काय घरात तर कोणाला काय खायचंच नव्हतं दुसरं आणि चपात्या पण आज सकाळी माझ्याकडून जरा थोड्या बनलेल्या नाही तर मी काय करत असते सकाळ संध्याकाळच एकदमच चपात्या वगैरे करून ठेवते
हा.
मग माझं आज नशीब चांगलं म्हणायचं यांना दोघांना पण आज भात भातच खायचा होता फक्त
नाही तर आणि तुला सगळं करायला लागलं असत का हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो हा म्हटलं होय होय या लागलाय म्हटल भात वरण जरी केला किंवा नाहीतर त्या वर्ण करून दिली तरी भास होते आमच्यात संध्याकाळच कोण असं आहे भाकरी खाता असं पण मला बनवता येत नाही
हम्
भाकरी तस खरं आता एवढं कोण खात नाही म्हणजे पप्पांना पण नको असते दादाला नको असते मम्मी खाते आणि मग मला म्हणजे माझं डायट चालू होतं त्यावेळेस मी तेवढं सकाळच खात होते भाकरी मग मम्मी आली की करून देत असते सकाळच एक भाकरी री माझ्या नावची आणि बाकीचाना पात्या मग
भाकरी पण छान लागते
हा म्हणजे मला पण स्पेशली भाकरीच आवडते म्हणजे गरम गरम असली ना किंवा जरा असं कडक केले ना कि छान लागते खायला
हम्म चाल ठऊ काम
हो हो चालतय बाय
हा बाय